तु जेवला का?
हा हॅलो हा बोला.
बोला झालं जेवण?
झाला का तुझा?
हॅलो
जेवण झाला?
झालं आतलं जेवण?
नाही मला जेवन राहिला आता हे जेवले दोघं जण.
ह ना हा ना हा ना.
हा तुमचं झालं का राहिलं?
ते हो ना तेच होऊन जाईल वाटलं काय त्यांच्या टीज आज आहे टीज आज लान करो टीज आज लान कर. हम्म हॅलो.
हा आता टी घि बंद करा ना.
हा ते आता ऐकत तीत ला बाई ही पोरो. किल्ल केला की लहान आवाज केला हा मग आवाज येत नाही ना आपल्याली. तेच तर आवाज नाही येत ना आपल्याले. आता आता तुमचा सकाळ पासून आताच लागला कॉल हाय की न तो.
हो लागलाच नाही मग सकाळपासून.
हो रा दे एक वाचताासून.
नाही लागलेच नाही.
हा आमची कोणाचीच नित लागेल ना सगळीच बला नेटवर्क बंद होत काय.
काय सांगा बाई आता लागली बाई ते आता आलं. दानापुरली लावता एक आणि एक तुम्हाला लावता मंगा.
हा ना हा ना हा ना किती झाले तुमचे?
माले झाले ते तेवीस झाले आता. तेवीस झाले हो तेवीस तेवीस तेवीस तेवीस.
हो काय आमची तेवीसच झाली आता तुमचा ठेवला आणि दानापूरच्या बहीणला तीन मना ते उचलला आणि गेला वाया.
आं
दादापूरच्या बाईने उचलला नाही तर गेला आमचा वाया रेंजच नाही ना उ उचलला आणि रेंजच नाही नाही काय करा मग म्हटलं काय बाई बाई.
ते आहेत तुम्हाला तीन झाले वाटते तुम्हाला लावून मध्ये.
हा ना हा ना हा ना हा ना.
हा आखिन
तेच म्हटलं हा ना हा ना हा ना काय केली भाजी आज?
आज भाजी का? कारल्याची भाजी होती मंगाची भेंडी होती आता वड्याची केली.
हाव काय?
हा.
हा ना हा ना वै वैभव आला काय क्लनिक मधून?
आला वैभव.
हाव काय हा ना हा ना त्या पावसा कारण जास्त थांबला ना शी.
नाही जेवणं केले आता याई ना दोघही ना. मी राहिली जेवण करायची.
हा ना हा ना आता आमची ती गे दोघं सण जेवाय बसली तुम्ही दोघं बसा जवाेयली मी मग नंतर जेवतो.
आं
हो तरी मग बाकी काही
काही नाही बा पोळ्या टाकून राहील ती मग म्हणून तिला म्हटलं थांब थोडासा कातामध्ये.
हा काय हा ना हा ना हा ना मी ही आराची वर कुरयली आजी करतो. त्येन कॉलसनीच लागले मग काय करा वई दुपारी आगा टाकले आता म्हटला मी हे का आवरून राहिल ती. आता आणि आई जेवायला म्हटलं नाही एक फोन लावून दे बाई तुम्ही दोघं जेवायला बसा.
होला वा तसच झालं मग याईडे म्हटलं तुम्ही जेव्हा
आमच्या गावातल्या बाईला तर पेमेंट नाही आलं ओ ताई.
हो आलं ना पेमेंट.
हा दोन दोन हजार आलो.
हो हो मग ते त्याचे कॉल खाली नसतील गेले चांगले बोलले असतील दहा मिनटं त्या.
हो काय?
दहा मिनिटं बोलले असतील ना ते.
हं हं.
हा त्याच्या खाली नसतील केले ना कॉल.
असं आहे म्हणून झाले दोन दोन नाही.
हा कथा असते कथा त्यायले.
हा, हा. तुमचे तुमचे किती काल कॉल कॉल खाली गेले?
माले लय दोन चार गेली री माले खाली.
किती?
चार गेले वाटते चार.
चार आमची तर लय गेली बाई चार पाच. काय करावं मग आता? जाऊ द्या मग पाच पाचक गेले आमचे पाचक.
हो ना आता आमची बी आता काही काही मिनिटं कमी बोलल्या गेलं. त्यांचेही कमी भेटतात मग.
मग आमचे पाच असे गेले बाई आणि लगे एक दोन वा कमी बोलला गेले. अ झाले आमचे पाच सात नक्कीच गेले असतील.
हा ना हाव.
काय करा बई ये नेटवर्कचा असतो प्रॉब्लेम आज तर काहीच नाही लागले.
मग आमची नीट लागली आता.
हं तेच ना.
हम्म.
हम्म जास्त काहीच नाहीत लागले आज याच्यातच चाललोत आम्ही दिवसभर.
हो ना, जाले नाही गेले आज वारीले.
नाही गेली ना ती पाऊसच तर चालू होता. गेली नाही, गोपाळ गेलता मग मा ता माणसाला जावचं लागत असतो त्याच्या कार्यक्रमात आपल्याला बोल होतं तर म्हंटल हेला तू जाय बाबा मी काही जात नाही. मला तो लग्नाला जायला असतं लग्नाला नाही गेली आता उद्या पाहिन रिसेप्शनवर जाईन ते जायला आहेत. उद्या दुपारचे रिसेश परवा जाईन पाहू मग संध्याकाळी येन झालं जाऊ नाही, तर मग परवा सकाळी येऊ.
हो ना, हो ना.
माज माज जेठाच्या पोराच आहे.
हाव काय?
आ असं आजच्यासारखं पाह पाणी असलं उद्या तर मग जमते काय.
नाही.
मग म्हटलं पाहिनं आता तिचा फोन आला तर की उद्या तरी ये कसं आता त्याच्या घरी शेवटचं लग्न आहे आणि ते त्यामुळं आज म्हणून आम्ही येच्या घरीच आहोत. न्हेत नाहीत. मा जेठा त्याच्या मावस भावाचा भेटला तुम्ही जाऊन बसा तुमच्या मावस भावाच्या घरी.
असं
मले आता या कोण तो असा. ते पडला झडला तर काय कसं
हा, हा. हो ना.
हो म्हणतं की.
हम्म.
हा कदाचित मग ते तेलऊ दिला आणि थांबली माय पोराच घरी. आ?
हाव काय? चार फोन आलता, तुम्ही बोलत रहा.
हो, हो, हो, हो, हो. ते रिंगण आवाज नाही हा ना, हा ना, हा ना. तुमचा आ आवाज येऊन राहिला मला एकपुरी. बोला बोलात हाव ना. हा ना, ‌हा ना.
बायाचीच फोन येऊन राहिले.
ते आणि मी राहीले जेवायचो. हो ना, हो ना. ते आता फोन चालूच राहतात, मले आमच्या यंदा आज काल तशीच आ
हो दुपारी मले नाही आले ना कोणाचेच. आज झोपच काढली मग, झोपली आज.
मग आम्हाला तुमचा प तुमचाच पहिला कॉल आज. तरी म्हटलं हॅलो, हो आज आम्हाले बारा वाजता असून कोणाचाच ल नाही लागलाच नाही कोणाचा तुमचाच पहिला वाला. मला सहरी गाला
मग तुम्हालाच लावला म्या पहिला.
हो हो हो, मग आम्ही उचलला आणि तुमचा म्हंटल चला ना आ तुमलाच आमचही पहिलाच कॉल लागला. नाहीतर अजून कोणाला लागला त्यात त्यांना लागा तिल
हो ना.
काय काटला
हा.
बिचारीनं रेंज गेली तिज तिले तिले माहित.
नाही कुणा ते आवाजच नाही येत जाई मगा. आवाज नाही येत जाय. आवाजच तुमचा येत नव्हता. हम्म हो ना.
तिनं काटला
हो हो.
हा. हॅलो. युन राहिला का आवाज? हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हा. हॅलो. हॅलो. कोणती आवाज नेट पण झाली असल. हा. चाल चालू हाय काय ते, हा होव का? याच्याच्यातच आवाज नाही येऊन राहिला.
हो ना चालूस ठेवते ना. हो आता आला आवाज.
हॅलो. इकून, इकून, इकून कॉल आला मला. तुम हॅलो ताई. आवाज येऊन राहीला ना? हॅलो.
हा, हॅलो.
हॅलो. हॅलो, आमचा दादू मोठा रोज जाई मळ्यात. चिडचिडच करत होता आता काय करावं बाई त्याला त्यालाही पाहाव लागलो.
होव ना. हा हा.
हॅलो.
झोपत नाहीत काय लेकर? हा हॅलो. हॅलो.
हो मला कॉल आलता आवाज दच द तुम हां बोल ना, हॅलो.
हो, हो. हो ना बोलून राहिली ना. बोलून राहिली ना, बोलून राहिली ना. आ?
हा बला बो
हो हो बोलूनच राहिली मी. बोला हो हो. हा, हॅलो.
हॅलो हो आवाज येईना झालाय ना.
हा. हो हो युन राहिला. चालूच ठेवा येऊन राहायला हवा चालू ठेवा.
हो हो हो हो चालूच तो.
हो हो, ह, हो ना हो ना. हो. हो, हो ना हो ना.
ब आवाजाने स्वच्छता नई?
हो हो दिवसभर होता.
दिवसभर होऊसा बाई. या पावसाला बाहेर कुठच बाहेर त मारायचा तर तोही नाही मार्या गेला.
हो.
हो आज उ राला नाही मला.
हा?
हा ना तेच बोलला.
काय म्हटला?
तुमच्या या जुलै ला.
हो येऊन राहिला ना.
हॅलो.
हा येऊन राहिला ना आवाज.
जेवण झाली नाही.
हो.
तुमच्या इथ जेव झालो त्याने तर मी जेव्हा बसो. जेवण झालं. यांचं झालं की ते पण वयला.
आं.
काय?
झालंय आता होत आलंय.
आ?
झाल आता ठेवा. ठेवा ना, ठेवा ना आता. हो ठेवा आता ठेवाला झाला ना. हो ठेवा. ह आता का काय बोला महिले कधी ऐकस तु. संग मस्त बोलली तु माझ्या संग. हॅलो, हॅलो, हॅलो
चालतंय आईचा